जेवला काय?
नाही अजून तुम्ही?
ह नाही नाही आत्ताच जाऊन आली जस्ट कार्यक्रम होता कार्यक्रमला गेले जेवायला
हा हा
अ हा वेळजला कीचेवायला
होय वेळानेच असत. सकाळी नाश्ता करत तय ना दहा साडे दहा ला त्यामुळे मग जरा दुपारी वेळानच
हा हा ह आमच पण आता ते कार्यक्रम त म्हणून गेलेले आहे. जेवायला
हा हा हा.
हम् काय नाय निवांत.
हा हा हा.
कार्यक्रम असल की मग असेल तुमचं साडी वगैरे आवरून वगैरे जायचं.
होय साडी वगैरे आवरूनच गेलेलो म
म बाहेर जाताना मग साडीच घालताय का असं ड्रेस वगैरे
नाही कंपल्सरी साडी ड्रेस चालतच नाही.
ड्रेस घालतच नाही.
हा म्हणजे असं फिरायला वगैरे गेलो तर हम्म मिस्टरांच्या सोबत तेन घालते ड्रेस बाहेरचं जेवायला वगैरे गेल्यावर
हूं हूं हूं साड्यांचं कलेक्शन असेल मग भरपूर-
भरपूर आमच्या इकड तर पंधरा दिवसाला एक येतो साडीवाला त्याच्याकडून घेतो आम्ही
होय.
पंधरा दिवस महिन्यातून एकदा असत्याचं साडी एखादी नवीन आणि ऑनलाईन ट्रेन मग आणि काय आलेन तर घ्यायचंच
हम्म ऑनलाईन चं पण चांगलं असतय चांगल्या असतात साड्या
होय असतात.
हम्म.
हा तुमच्याकडे साडी का ड्रेस
साडी घरी ड्रेसच पण बाहेर कुठ फंक्शन असेल तरच की साडी मंग
होय आमच्या त घरी अ घरी काय आता हे असतय आपलं गाऊन वगैरे गाऊन मध्येच बाहेर कुठ तरी गेले की म साडी
साडी हम्म नाही बाहेर पण ड्रेसेस घालते.
आ म साडीवरती पण होतय तस घरातलं पण कस सकाळी गडबड असते ना तर ते डबा हे ते
त्यामुळे होत नाही हम्म हम्म हम्म.
डबा असेल तर होत नाही ना
होत नाही तर डबा अस साडी घालून वगैरे अजिबात नाही.
हो.
हम्म. तेच हम्म. काय नाय मग साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील तुमच्याकडे सगळ्या
होय चागल्या कॉटनच्या आहेत. परत आपल्या ट्रेंडिंग सगळ्या पार्टीवेअर पार्टीवेअर साड्या तीथ इचलंकरंजी मध्ये एक आहे दुकान तिथं खूप छान मिळतात. फक्त पार्टीवेअर साठी हो तिथून पार्टीवर साड्या सगळं मी तिथून घेते म्हणजे आताात जरा जास्त रेट जास्त असत रेट
हम्म.
अ जास्त रेट असतात दोन हजार तीन हजार
हा हा.
मग तितुनच घेते की
हम्म नाही पार्टीवेअर जरा साड्यांचे रेट असतातच. हम्म पण ते आता छान आल्यात ना ऑरगॅनझा म्हणून पार्टीवेअर छान आहेत त्या आता नवीन आले ट्रेंड तर.
हो त्यातलं पण आहेत भरपूर.
हम्म. हम्म आता सगळ्याईकडे तशाच आलेत
कपाटात जागा नाहीे ठेवायला साड्या एवढ्या झाल्या हा ते तर आहे सगळ्यांण सगळ्या लेडीजचा त प्रॉब्लेम आहे किती पण असेल तर एक नवीन आणी घ्यायची. तरक ते कॉटन हा आता क ते गडवाला. आता गडवालेएका आहे ण चालू. हा ती पण घेतली मी, मी घेऊन आता जास्त दिवस झाले मी ऑनलाईन घेतले ते बेळगावस ना मागवलेला. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिकड बेळगाव साईड ला जॉब ला. मग ती आम आम्ही इथ सगळीजण तिथे एक पंधरा साड्या पाहिजे होत्या मला. म्हणजे मम्मीला बहिणीला असं सगळ्यांना म मी सगळ्यां विचारला कलर ती पाठवलेली आम्हाला असं पम्पलेट कुठला कलर तुम्हाला चॉईस करून सांगा ह्या कलरची किती त्या कलरचे किती पंधरा साड्या एकदम मागवलेल्या.
होय मग ते कितीला पडले तुम्हाला असे?
आम्हाला तेव्हा सातशे ला एक पडली ती. होय सात सातशे खरं प्युअर प्युअर गडवाला आहे आता त्यामध्ये पण फरक आलाय. होय आता त्याच हा जरासं कापड वेगळं आहे. आम्ही घेतले ते प्युअर कॉटनच अस म्हणजे एकदम मस्त बसते ती साडी.
हा हा हा छान आहे की मग.
होय आणि सातशेला म्हणजे कमी असं रेट मध्ये बसल ना आप आम्ही एकदम घेतलो म्हणून पंधरा हो. आता आम्ही बाहेर विचारलो तीच साडी अ ती हजार रुपयला सांगीतलीत आम्हाला.
होय. तरी तीनशे रुपयाेचा फरक म्हणल्यावर पण किती एक साडी वेगळी येते होय ना.
खरं आम्ही तसं एकत्र घेतलो नाही.
हम्म.
त्यामुळं
बरं पडते होय होय ऑनलाइन पण करत शॉपिंग अशी.
अस हो ऑनलाईन पण म्हणजे ते कसं ओळखीचं होतं नाही ऑनलाईन शक्यतो करते पण हे कस होतं माझी मैत्रीणच होती. आणि ती स्वतः जाऊन तिथून घेणार होती आणि आम्हाला पार्सल पाठवणार होती. तिकडून म्हणजे तिथंच राहायलाय ना ती येऊन काय दे हा येऊन हा येऊन काय देणार नव्हती ती म्हणजे ते ती म्हणजे तिजे तिझी पण मैत्रिणी माझ्या मैत्रिणीची मैत्रिणीचं दुकान होतं. मग ती अस पार्सल पाठवली त्या आम्हाला. त्यामध्ये एकदम पंधरा साड्या म्हटल्यानंतर हा आणि कॅश ऑन डिलेवर्हरी होतो ना. अंदा नंतरच आम्ही पैसे तिला म्हणजे ऑनलाईनच पैसे पाठवले. पण जेव्हा साडे हातात आल्या तेव्हा पाठवलो म्हणजे ती विश्वासातली होती म्हणून काय वाटलं नाही तेवड.
वाटत नाही होय आणि तसे फ्रेंड असतील तसे तसं कोण खोटं बोलतच नाही ना.
हा होय आपल्या हिज्या फ्रेंड सर्कलमध्ये होत नाही तसं.
हा तेच तर तेच जर बाहेर असेल तर मग जरा काही तरी असतेच फसवेगिरी जरा.
हो आता किती तरी इंस्टाला मी तर जवळ जवळ एक वीस वर फॉलो केलो असेल साड्यांनच.
हा पण ते नाही त्यांच्याकडून घेणं होत ना
हा होय
ते नाहीच होत असं आपले फ्रेंड सर्कल म असेल तर मग ठीक आहे म्हणज ते इंस्टावरून घ्यायचं होत नाही ते काय खरं असतंय नसतं एक एक
हो एक एक फेक पण असतात.
असतात होय फेक अकाउंट असते त्यामुळे मग काय कर त्याच्यावर जाणं
आणि ह एक कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर मी करते पण जर ऑनलाईन पमेंट अस मग नाही करा म्हण क पैसे परत येतील की नाही शंका असते ना
शंका हुय
कॅश ऑन डिलेवर्हरी कसं हा घरात आण बघून मग दिलं तरी पैसे चालतात
चालते होय होय
हम्
मी पण एकदा घेतली होती साडी ऑनलाईन हम्म ती खूप अगोदर मग त्यावेळी ती आम्हाला चांगली आलीच आलीच नाही जर असं डाऊट आला की आता येते चांगली येत की नाही मण मागवायच बंद केले परत थोड्या दिवसांनी खूप छान वाटली
घरातले अस काहीतरी अस आपलं काहीतरी घरातल समान ते मागवते ऑनलाइन चोरून वगैरे
हा हा हा
हा ते काय एवढं वाटय होय मेश्वर चांगले मिळतात
हम् परत रिटर्न करता येतय पण असतेय की एकदा साड्यांमध्ये जरा भीती वाटते
म्हणजे थोडा दिवस ते मेशोचं रिसेलिंग करत होते
ह
अ ते पण कस होतय रिसेलिंगला जर खराब आलं तर परत ते पाठवा परत ते पैसे आमच्या अकाउंटला येणार परत मी आम्ही त्यांना देणार त्या जास्त होत प्रॉब्लेम होतो त्यामुळं ते पण बंदच केलं असताच प्रोडक्ट चांगले पण उगंच कुठं तिथं आता शंभर दीडशे रुपये मिळणार ते रिसेलिंगला एवढं का नाही मि भेटत
हम्म हम् हम् म्हणून नाहीय
जरा शहरात घेतात पण खेड्यात एवढ्या चौकशा करतात हा एवढं महाग आमच्याकडे एवढ्याला होतंय आमच्याकडे तेवढ्याला मिळते
असं करतात होय त्यामुळे मग आपला फ हे बरा असत हम्म
ते काय केलंच नाही राहदी म्हटलं नाही म्हणजे आता आहे माझ्याकडे अजून पण आहे मेशोवर पण चांगले असतात घेते पण फक्त माझ्यासाठी तेवढंच आ बाकी कोणत असं मग जवळची मैत्रीिणी वगैरे अस तर मग तेवढच करते हा म्हणजे त्या घरी कोण नसतात ना मग मी घेऊन ठेवते परत त्यां येऊन घेऊन जातात
होय मी पण एकदा ऑनलाईन चालू खर ऑनलाईनध्ये गेलं ना ते असं सारख सारखं काहीतरी काहीतरी मागू वाटते दुसरं चांग
होय म्हणजे फ्लिपकार्ट वर न पण मागवते ॲमेझॉन वरन पण मागवते आणि मेशोवर न तर मी मागवते आमच म्हणतात सारखं काहीतरी तुझं पार्सल असतेच त्या पार्सल वाल्याला पण माहित आहे. तुला सारखं आपलं पार्सल असते.
होय तस होतय. किती पार्सल असतात म्हणतात आणि
आणि कसं पार्सलवाल्याला पण जास्त हे आतमध्ये आमच्या घर रोडला आहे त्यामुळे, त्याला पण काय त्रास नाही. तो जाता जाता देऊन जातो. हम्म म्हणजे परत हा इथ या तिथं या असं म्हणायला लागतच नाही
लागत नाही हा
एक एक कस असतात ते तिथं या घेऊन जावा तिथं या घेऊन जावा म्हणतात ना
होय होय. तस पण होतय. ह
पैसे वाले रिटर्न करायचं असेल तर आणि प्रॉब्लेम आहे. होय आणि रिटर्न करायचं असेल तर परत आणि प्रॉब्लेम
होय. पण ते रिटर्न केल्यानंतर पण खूप दिवसांनी येतात होय ना.
होय. पैसे आणि परत अकाउंट वर जमा होतात ना ते,
जमा होतात होय.
हो, मग आणि परत त्यांना ते पैसे काढून किंवा ऑनलाईन आणि परत त्यांना करायला लागतं.
करायला लागते. होय, होय, आता सगळं ऑनलाईनच झाले त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही.
हो, ऑनलाईन हो. हो, गुगल पे, फोन पे मुळे ते लय सोपं झालंय.
सोप झाले.
बाकी आणि काय? त्या याच्यावरती पण छान असतात. फ्लिपकार्ड वर किंवा ऍमेझॉन वर हॅलो,
हॅलो,
येतोय ना आवाज
हा आत्ता यायलय.
हा, जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे. एकएकदा रेंज त म्हणजे आहे. फाइव जी पण कस ते जरा जिओला रेंज नाही ना. घरात तरी आत घरात गेले कि ते बंद ह. बाहेर आले. की परत चालू असं हाय.
का जिथं रेंज येते ना, तिकडेच थांबा म्हणत आणि मग कट होतय वैगरे,
अ नाही अ कस आहे तस कट होत नाही. पण जरा आवाज फक्त ते हे होते. म्हणजे आहे माझा फाय जी आहे ना मग ते हे होतय. एक एकदा फोर जी येते. एक एकदा फाय जी येते. असं होतंय. जर मी एका ठिकानी जर मी थांबले असेल ना. येतयच तस, म्हणजे पहिला हे होतं. एअरटेलचं कार्ड होतं तेव्हा चांगलं हे होतं आता हे जिओच करून घेतले. नाही नाही. एअरटेल ला जास्त प्र हे व्हायलय. म्हणून, तर पण हा पण प्रॉब्लेमच करायलय हे रेंज ला प्रॉब्लेम करायलय.
मी जिओच एअरटेलमध्ये पोर्ट केले मला तोही प्रॉब्लेम यायला.
नाही. एक एक ठिकाणी जर असं एक एक हे असतात की तिथं रेंज की, कुठलं पण कार्ड असुदे. तिथं रेंजच नसत्या.
होय. आमच्या तिकडे तसं आहे. इथे
हम, जर कोकणात तरी गेल. तर तोच प्रोब्लेम कोकणात फिरायला गेलेलो. तिथं ऑनलाईन तर काहीच पेमेंटच होत नव्हतं तिथं,
हम् हम् हम हम
कोकणात अजिबात ऑनलाईन पेमेंट होत नाही. कॅश च घेऊन जायला लागत तिथं, रेंजच रेंजच नाहीये तिकडं
नसते होय
त्यामुळेळ
चालतंय काय नाही करते मी परत फोन
हा हा जेवन करता काय?
हा हा नाही करते, की थोड्या वेळान लगेच करते.
हा हा चालेल. ठेऊ काय.
ठेवू. हा
हा हा चालेल